हॅलो हा आवाज येतय का
हो येतय आवाज
हा काय करू राहिली
काही नाही बा काम झाले आता
हम् ब्लटुथ आता बोल आवाज येऊन राहिला बरोबर
येतय ना आवाज तुम्हाला नाहीत का माझा
हा थोडा कमी येतताय मी कट लावून राहिली होती पण ते लागून नाही राहिले
येत नाही आहे
हम्म त्याला स्वयंपाक
हय स्वयंपाक झाला ना
हा काे म्हटलं बैपा करू राहिली काय करू राहिली
नाही झालाच नाही पण आता
हा काय काती नेच्यावर
नाही काल रेंजर्स नव्हते कोणताच कॉल नाही लागला का
हा
हम्म
मॅडमचाच फोन आला होता आता वारखेडचे
हा काय म्हणत
तर म्हणत मी काल कॉल केले म्हणत पण त्यांनी सांगितलं की आता बंद झाले दोन तीन दिवसांना चालूईन पण आपला लागला कॉल
नाही ना ते काल नेटवर्क प्रॉब्लेम अ काही आज
हा त्याच्यात छान लागले नसेल मग याले वाटलं की बंद झालं
हा कोणाचेच नाही लागले काल फोन
नाही कोणातच नाही आज लागले
हम्म हम्म
माझ्या हच्यावर जास्त नाहीचय ना पाच कॉल करायचे आहेत पण मी यकळी नाही झाला
तुमच्या आधीच झालेलं असतील ना त्या काही राहिल असतील ते आता आले असतील तुम्हाला हा का मग आता दहा येतीलन तुम्हाला
अ इचार पाच दाखून राहिले मग काय माहितीय आता
ते पाच झाल्यानंतर पाच येत.
हाव ना, हो ना दोन कॉल तर तशेच गेले एक ऋषालीचाही तसाच गेला रेंज नव्हती तर
हा -हा
उचला अनं कट झाला.
होव काय?
हम्म मी हे गायत्रीच्या येच्यावर केला तर तोही तसाच गेला.
हा ना
हं माझी मुलगी
सईच हे हाय काय?
तिने केलं पण तिच्या याच्यावर येऊनच नाही राहिला टास्क कोणताच मग पहिले मी त्याच्यावरून ओपन केलं होत ना
हम्म -हम्म
तर त्याच्यावर टास्क नाही याय याच्यावर आले मग
हाव काय?
पण मी कॉल केला तर लागला तिच्याहेच्याव पण उतरल्या नाही गेला तिच्यास
मग रिफ्रेश करत जाल म्हण त्यायले.
हा ते करून राहिले ना मग रिफ्रेश आता तिला सांगतलं त्यावेळस करते ती तसं काय करती
नाही मग आपल्याला कॉल लावायला होत जवळपासचे असले तर
काय तर माहित पाहिजे ते भागेश्री वढाव काल लावला तर ते तेल्हाराला गेली होती.
त्याचे झाले असतील ना कम्प्लीट?
नाही तिची व्हायचेच आहे ती तुम्हाला तीस आहेत ना कॉल?
हो -हो तीस आहेत.
हम्म काय म्हणते ब्लाऊजचं काम वगैरे?
चांगलं चालू आहे हो तुम्ही करत नसता काय? तिको फॉल करत नसता काय आता? पिको फाॅल करत नसता का म्हटलं
हा- हो चालूच नाही.
हो का?
हम्म चालूच आहेत. जशा साड्या आल्या तशा काय अ
नाही- नाही या विराटले म्हटलं.
हम्म शाळेतनी गेला का तो? आज लवकर होती काय?
नाई- नई आम्हाला बाहेर जायचंय म्हणून त्या लवकर आणलो.
हा हो काय बड्डे सेलिब्रेशन आहे काय?
नाही आईच्या ईथ चाल्ले मी
हाव काय आईच्या ईथ चालली तयारी राहिली का मग?
हा आता करतो तयारी. बोला ना तुम्ही हे का लागतच तर नव्हते कॉल कॉल लागतच तर नव्हते आणि मला ते अर्जंट दोन कॉल कंप्लीट करायचेत.
हा मग तिकडे गेली की विसरून जाशीन अजुन
हा म्हणून ते मॅसेज आल्या म तस की ते दोन कंप्लीट करा म्हणून आधी लवकर
हा मग काय तर म त्याने हाच ठेवला की लगेच दुसरा लावून देजो.
हो -हो
हम्म, कारण ते द -दोन झाल्याशिवाय मग ते पैसे अर्धवट येतील.
हा ना मग ते त्याचसाठी म्हटलं पहिले ते दोन कंप्लीट करून घेतो.
हम्म वृषालीचे झालेच नाहीत वाटते.
अ त्या पहिले फोन लावला होता त्यान त्या मत झाले मग मणत नाही अजून पाच आले
हाव काय
हम्म पंचवीस झालेच नाही त्या इथ
हा मी पहिली लावला पण उचलला नाही ति आता डबल आला होता फोन
हो काय
हम् मग तुझा झाला तर मंग राऊ दिला उचलायचा
हो ना आता एक एक उद्या म्हणा ते अजून काळच्या सारखं होऊन जाईल हो दनती कसा आहे ज्याचा नंबर डायल केला त्याचा मग तो तसाच चालला उचला नाही त
हम्म अजून काय सुरू आहे
बस बाकी काही नाही चल ना
त्या दिवशी आली तुम्ही मीटिंग साठी
होा काय कुठे होती मग मीटिंग हा मी स्वयंपाक करतशी म्ह ते आवाज नाही आला इतरे
मनिषाची ट्युशन चालू होती
हा हो का
हम् ते घे केवाय सी करायची होती ना गटाची
कुठं आमच्याच घरी होती का मग मी ती
हम् मग काकूच्या जवळ मोबाईल नव्हता मग काकाच्या विचार लाला काका अकोल्याला जायला होते त्या दिवशी
हो अकोल्याला गेलते त्या दिवशी
तिथूनच मागतला ते ओटीपी
सांगू
हम म्हटलं बाई काका आता उचलतात कि नाही मग मनिषाचा घेऊन राहील ती नंबर
हा हा
पण मग लागला काकाचा फोन
हो ना
हम्म त्याच्या मग काही ही अडचण नाही आली नाही
हा
नाहीतर म्हणत पुूनमला आवाज येतो म्हणत नाहीत मग काकू म्हणा ह अजून
बाकी तर ठीक आहे
हो का
हम्म तुमचं झालं चहा पाणी स्वयंपाक सगळं
हा झाला स्वयंपाक झाला
हो का
हम कपडे वगैरे झाले म्हटलं कडे आता एला कोून घ्या फण
हा मग ते अजून दुपारून सर्वजण येतात की नाही तर लागत नाहीत ते फोन
नाही नाही रेंज तर पाणी आलं की मग रेंजही नाही राहत नाही याच्यावर सा म्हटल करून घे मल का आता तीनच कराव लागतात
हो काय एक कोणाला लागलाश ना तुमचा
नाही ना दोन फेल गेले तसेच
हो गया
हम् आता हा तिसरा न अजून दोन केले की झालं माझं
जमलं मग लवकर होऊन जाते
हा लवकर होऊन जाते पण ते काल रेंज नसल्याच्यानं काहीच नाही झालं
हा ना काल एकही कॉलनी लागला
हम्म मीसत म्हटलं तर म्हणे झालं म्हणे कालच संपलं म्हणे बंद केली म्हणणे ते नाही म्हणलं आपल्या पाच कॉल होते पण ते नाही झाले
नाही ना मग ते टास्क आलेच नसते आपल्याला ऍप जर बंद झालं असतं तर.
नाही मग रेंज नसल्याच्यान त्याना मग एक दिवस वाढवला अशी अजून. हम्म काल कोणाच्या टिचवर रेंज नव्हती ना.
हो.
हम ह.
अजून
काय म्हणता बाकी कुठे गेल्या नाही का फिरायला आता.
नाही बा कुठंच नाही गेली.
नाही काच
नाही. टूर कढा लागते एखादा. तूर कराय लागते ना एखादा.
हा टुर काढा लागते.
हम!
हम्.
अजुन.
गटाची मिळ मिल्क. पान किती झालेल.
हम्म हम् त्याच्यात बाहेर आच दिसतच नाही त्याच्यावरन पळून राहिलं तर.
सात झाली सात हम्. अजून ते याची मिटिंग झालीशि ना आता. शेतकरी गट आहे कोणता गट. नाही काय त्यातनाही का
नाही बाई काय करत याच्यात पैसे टाका त्याच्यात पैसे टाका.
हा
आहे ते योजनेचंही सगळं माहिती आहे पण ते मीटिंगला जाणं सतरा याच्यात त्याच्यातही झाला. ते दोन दोने मिटिंगले.
हा तेथ आहेस मग.
गटाची वेगळी ग्रामसंघाची वेगळी.
हो.
आणि बाया कशा स्वतः लोड घेत नाहीत आपल्यावर टा टाकून देता सगळं, त्याच्यात म्हणजे शेतकरी
त्याची मीटिंग एक ही नाही झाली.
नाही काय.
अ हो बचत गटाच्या मिटिंगला येत नाहीत बाया.
हम! हे सुनील ढगेनं स्वतःचा उद्योग काढला कि तुमच्या घटामार्फत काढला मग.
कोणता उद्योग?
हे पाण्याचं वॉटर फिल्टरचं.
नाही ते स्वतःच आहे त्याचं. हम्म!
तुमच्या गटात आहे नम्रता वाटते.
हा आमच्या गटात आहेत त्या. पण ते त्याने स्वतः म्हणजे गटातून नि काढला.
हा ना आता उद्योग आहेत ना, कुक्कुटपालनचे याचे पण आपले इथं कोणी करत नाही.
हाव ना.
हम्म त्याच्यावर चार लाखाच लोनही होत चांगलं. हम्म! पण करत नाही ना कोणीच.
नई... आपल्या इथं कळतंच नई
हम्म... मला सरचा आला होता फोन, म्हणत... तुम्ही करता का... म्हटलं नई हो लं... बा... मी नई करत... आपल्याला जमतही नई ना... ती कामं
नई
नाय... आपण साधे कामं करू शकतोय.... घरगुती
हो
हुं... अ... लागलं तर... द्रोणची मशीन वगैरे असली... ते तरी करू शकू आपण
हम्म
येच्यात आपण कधी जातच नाई... ते काय मग येणार ए
हा... बरोबर ए
हम्म. ते सुनील मलाच देतात... तसा केकचा उद्योग... हे ते गटामार्फत दाखवायचा पण काही कुणी इतका इंटरेस्ट... नई घेत ना वं... गटाचं म्हटलं की
तेच ना मग... सगळ्या दहा ही बाया... जर इंटरेस्टेड असल्या तर ते काही
हा... नाई तर होतेन तुमच्या हिच्यावर उद्योग, जर करतो म्हटलं काही
हा... पण बाया काई... घेत न्हाईत, त्याच्यात रिस्क घेत नाईत, मग काय करता आपण
तेच ना... भांडवल... गुंतून ठेवा लागते... अन करत कुणीच नई काई
हुं... हुं.
आता हे... शेतीचच तर... म्हणून राहिलेय दहा बाय मिळून शेती करायचं... अडीच हेक्टर, ते शेती हे... मिळणार ए ना
जागा मिळणार ए... शेत.. अ.. करासाठी
म्हणत होते आमचं
पण ते... करत नाई ना कुणी... एकजूट नई ना, कोणाची जशी ह.. त्याच्यानं कोणताच उद्योग सक्सेस नई होत आपल्या इथं
हा... बरोबर ए
हम्म. अजून... ठीक ए मग
हाव... मी करते मग.. तुम्हाला आता
हाव... हाव... लावशी
ऑनलाईनच राहा... ऑनलाईनच राहा म्हटलं
हा... हो... सुरूच ए... माझा कॉल
हं... ठीक ए मग... हो हो.